हॅलो नमस्कार कशा आहात.
हॅलो
हॅलो
हा बोला
काय म्हणताय, काय चाललंय?
काही नाही हो झाला स्वयंपाक
लवकर
मग लवकर होऊन जात ना.
हा
हा तुमचा झाला स्वयंपाक
नाही ना चालू हे. हा काम चालूच आहे आता उशिरा थोडस उशिरा असतं मुलं ट्युशन वरून येतात त्याच्यानंतर जेवण
बोला
मग कोणते काय म्हणतात तुमच्या इकडचं वातावरण
नाही आ, बोला बोला काय?
वातावरण ते
वातावरण तर बापरे खूपच गरम आहे वातावरण सायंकाळ राहात तेव्हा पण गरम असतं वाफा तात
हा हा हा हा हा हा ह हा
ह हा ते तर हायच पावसाळा्यात चालू होईल तर दोन तीन दिवस एवढ गरम होईल बापरे
हो ना हो ना पाऊस एक दिवस जोरात मोठ एक दोन पडून गेले की थंड वाटेल पुन्हा हम्म
हम् अजून काय तुमचा स्वयंपाक झाला.
नाही ना करायचंय चालू आहे स्वयंपाक
असं ना झाला न कि कढी बनवली.
खिचडी ग, आईन बनवली.
मग आ हो आईने बनवली.
ह दोन नंबर मगाशी कॉल लागला होता ना.
हा हा हाच नंबर लागला होता. नोई दुसरं नाही मीच बोलतेय.
हा हा हा हा
मी तेच सांगते आवाज थोडा वळखलेला वळखलेला वाटतोय आवाज थोडा
कॉल होता
अ याच्या आधी तुम्ही मला कॉल लावला.
हा मग हा दुसरा नंबर आहे का?
नाही ना दुसरा नंबर नाही ना हा नंबर हे.
त्याच नंबरवरर लावलाय का?
तेच नंबर व लावला त
य आता लागलाय तर लागलाय दोन कॉल व्हायलाच समजा. हा मग सांगा कॉलेजमधलं तुमच्या आता कोणतं कॉलेज हे काय म्हणजे कसं आहे कॉलेज वगैरे
कॉलेज चांगलं आहे जिथं होते आणि तिथंच घेतलं अजून
म्हणजे शाळा जिथं होती तिथेच कॉलेज
हा तिथंच कॉलेज पण आहे युनिव्हर्सिटी मग तिथंच घेऊन घेतला आम्ही सीनियर कॉलेज आं नाही नाही
त्याच्यामुळे तुमची भाषा जरा वाटतीय त्याच्यामुळे म्हणलं
नंदुरबार करचे नंदुरबार करचे
विदर्भ झाला ना मग इकड नागपूर
हा हा
हा हा हा इकडं फार च उन आहे इकडच
ते तर हाय
हा यायरय हो ना हो ना खूप जास्त वातावरण गरम आहे आणि किती घातक आहे ते बाहेर न निघलेलं बरातऐ शाळा पण उशिरा चालू व्हायला लागल्या ना मुलांना उन्हामुळे कॉलेज पण
उन्हामध्ये जायचं उन्हामध्ये यायचं त्यामध्ये तब्येत खराब होतात
हो ना हो ना आणि ते आजारी पडल्यावर कोण भाव पडत ते त्याच्यापेक्षा आपलं हे केलेलंच बरं हा कॉलेज तुमचं टीचर वगैरे टीच सायन्स आहे म्ह अभ्यासला लागवं लागेल हा
तिच तर करच हा बीएससी बायोटेक घेतलेलं आहे हा नाही मेडिकल ना
सध्या तर काय कंडिशन झाली मेडिकलच्या विद्यार्थ्यांची तुम्ही लातूरचं ऐकलं असेल ना लातूर सिटी म नेटचा पेपर फुटला किती किती मुलं अ जीव लावून अभ्यास करते त्यां ते पेपर फुटतो ह
सगळ हे होऊन गेलं बिचारवढे अभ्यास करत
थोडे मोठे लोकांसाठी लोकांमुळे ते पेपर फुटला गेला आणि जे की कळकळीने अभ्यास करतात त्यांच पण नुकसान झालं खूप जास्त हो ना हो ना
हमम
नुकसान आहे असं नाही करायला पाहिजे आणि हे किती दिवसाने किती वर्षाने चालू आहे काय माहिती हे उघड आले म्हणून आले हे सोशल मीडिया मुळे आपल्या पुुढे पर्यंत आले
ते तर आहे सोशल मीडिया एक प्रकारे चांगलं पण आहे एक प्रकारे वाईट पण आहे
हो ना हो ना तीच गोष्ट खूप जास्त प्रकारे दाखवते ते ते आता आपण किती हे करतो मध्ये मध्ये तर फारच दाखवत होत त्याचे
तेेतऐच
लाग किती मुलं डॉक्टर व्हायले त्याच्यात योग्य तोच डॉक्टर होतय का असंही नाही ना मेडिकल आणि इंजिनिअरिंगला मुलंि चाललेले आणि त्यांचे पेपर फुटतात म्हणजे कती्या अघडे
किती वड आहेत बरं बरारी
हम्म आणि आपण पुन्हा त्यांच्यावर त्यांच्या हाताने ऑपरेशन करायचे त्यांच्या हाताने आपली मेडिकल ट्रीटमेंट होणार ते आपल्याला सोशल मीडिया आहे म्हणून तेवढं तरी माहिती
ह सोशल मीडिया एक प्रकारे चांगलं पण आहे वाईट पण आहे आपण जेवढं चांगलं घेणार तेवढ
हो ना हो ना नाही चांगलं तेच घ्यायला पाहिजे आपण बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्याच भेटतात आणि जगाच्या पाठीवर काय व्हाय ते पण कळतं ना ल्या हम्म नाही तर घरी बसून काय कळणार आहे आपल्याला
अ चोप
अ काय म्हणता काय नाही बघा चालू आहे स्वयंपाक हम्म म्ह तर लावून घ्या न वेगळ्या नावाने हे होता हा नंबर
नाही हाच नंबर तुम्ही मला लावला
हा हा हा हां
मग अजून लागून गेला असेल एकाद्यावेळेस बाय चान्स लागून गेला असेल जावद्या
बार बार बर ब
हम्म काही नाही बसलेले आहे ते आपण
हा हा
शिक्षण करताय ना त्या एक अ इंजिनिअरिंग ला आहे एक माझ्या जवळ आहे काकाची मुलगी एक माझ्या जोळ यांनाजी पय इथ इंजियरीिंगला
हा हा सगळेच मग इंजिनिअरिंग लाच आहेत
ना इंजिनिअरिंग ला आणि ह्यावी दोन्ही बायोटेक ला गे लेला आहे आणि एक भाऊ येतो तो आहे बीएसिलाय
हा हा हा सगळेच मोठे आहेत मग तुमच्या घरामध्ये
दोन लाले ह म्
हा हा हा ह जॉईंट फॅमिली त्याच्यामुळे सगळं छान वाटत आता पहिल्यासारख जॉईंट फॅमिली राहिली नाही नाही तर जाईट फॅमिलीची जाइंट फॅमिलीची मज्जाच वेगळी अस नाही नाही आमची नाही जॉईंट आहेत पण सगळे्यां जिकडे तिकडे जॉब साठी
असछ
हा सगळे वेगवेगळेकड कुठं लग्न वगैरे असलं तर भेटायचं एक दोन दिवसासाठी जॉब म्हण जॉब करणारे
हा अजून जॉबला जातात तर उठायचं हेरायचे जेवण करायचा नाशता करायचे ूनयच्या जॉबला मग परत यायचं त्याच्यामध्येच दिवस निघून जातो
हो ना लेडीज जर जॉब करत असेल तर किती परेशानी आहे तिची सकाळी सहा सात वाजल्यापासून उभी असती दिवसभर जॉब करणार पुन्हा संध्याकाळी येऊन पुन्हा ती ते काम करणार
तुम्ही कोल लावला ना ग सब्जीला
हा हा हा
ती माझी बहीण होती ती नाही तुम्ही मला कॉल लावलाना आता बी ती मी जी होती पहिले माझी बहीण आता मला सांग होती म्हणे हो हो ना करते ना म्हणे मला कॉल लावला तर म्हणे तिने म्हणे असं सांगत होती मला हा हम् सोशल सोशल मीडियावर टॉपिक घेतला होता वाटतं
हो हो बोलली होते मी आता
हा तिज होती मग
हा हा हा ह मग तिथच थोडस आता सोशल मीडिया आहे हमम
अजून काय
काय नाही बघ निवांत तुमच सांगा सोशल मीडियाबद्लुमचं काय मत कारण तुमही य आमचं काय आता थोडं वय झालंय
ना ना वय झाले आता के ह केदारनाथ बद्रीनाथ किती फिरायला जातय ल बघ तिथं किती मस्त थंड वातावरण आहे...
हो ना हो ना...
हा हा ते पण आहे... नाही आता नाही... थोडे मोठे त न मग जाऊ एवढ्या लवकर कुठे जाऊ.... हा तुम्ही जाऊन आले का...
जाऊ शकत नाही मी तेवढ्या लांब कारण चालण्याची सवय नाही... तेवढ एकदम चालायचं म्हणजे होणार नाही...
हा ते पण...
हा गेलं पाहिजे सगळ्या गोष्टी मग मेडिकल कंडिशन काही खराब झाली तर पुन्हा... आणि मुलं पण छोटे आहेत ना जास्त मोठे नाही आहेत मुलं...
असं का... हा.... हा आमच्या आमच्या गल्लीमधले आता गेले होते... केदनाथ बद्रीनाथ आज आले ते तर त्यांच स्वागत करायला गेो होत दुपारी पण आम्ही ति....
हा हा हा हा ह....
हा हा जाऊने स्वागत ह तेच्यात... नातूचा बड्डे पण होता... हा मग केक बी कापला कटिंग.... दी मग थोडी बर्डे सेलिब्रेट केला मग येऊन लागले होते... सायंकाळी आता हम् सहाएक वाजता आले होते... हा हा तू म्हर चार... फिर ते लोक मरून जातत होती तर असं सांगत होते ते... हा पल.. हा ते तर ह आहेच..
हा...
अजून म्हणे लोक म्हणे घोड्यावर जातात म्हणे तिथं किती रस्त किती बारीक म्हणजे रस्ते खूप आहे... म्हे साखळे र असले तिथं आणि तिथं लगे घोडा फिसालू जातो म्हणे पाय पण थोड्या इकडे तिकडे गेला..
हो ना हो ना मग तेच आपल्याला सोशल मीडियावर बघूनच वाटतं की मी नाही जाऊ शकत.... घोड्यावर हे आणि नाहीच गेलं पाहिजे... आपल्याला चालायला जड जातय तर मग त्या प्राण्यांना कस जात असेल आपलं ओझं घेऊन त्या... प्राण्यांनी वरी चढायचं मग जायचं तर आपल्या पायावर जायचं नाही तर जायचंच नाही तिकडे....
ते पण आहे पण आपण जेवढी हिंमत राहते तेवढा अपेक्षा करून चढून चढून जातो पण... तिथं जाऊन सगळं होऊन जाात आता पाणी पण किती मागवून गेलं तिथं...
हो ना नाही तिथं आता ते एवढ्या वरी नेणं म्हणजे सोपं नाही ना त्या लोकांना पण वरी तेवढी मेहनत आहे.
हा ऑक्सिजन लेवल पण कमी होऊन जाते किती माणसांना त्रास होतो. लोक.... हा लोक सांगतात मेत म्हणजे... ते स्वगाच्या तिकडे गेलीं सांगते आ नको...
हो ना नाही आहेच ते एवढं छान ते पण अशा ठिकाणी जायचं आपल्याला की आपल्याला... समजा गाडीं आपल्याला चाल नाही झा तर बाबा गाडी... जाऊ शकते तिथं अशा ठिकाणी जायचं आपण... तर लांब जायचच नाही जे की आपल्या सहन होत नाही. कारण आपल्यामुळे दुसऱ्याला अडचणीत टाकायचं नाही...
हा ते पण आहे आता जंगलीमधली थोडी... लंगडी... ह... अ अ... जंगलीमध्ये भीती गेली होते ना तर हसबंड म्हणज कपल गेले होते तर ते म्हणजे वेस करत होेतते थोडे... तर ते त्यांचा पण एक पाय पोडा आहे ना म्हणजे कून चालत ते चालतात तरी पण त्याच्याने म्ह म्ह ते सांगत होते की ब जरम चढले नाही वरती त खाली र पाय पडून गेलं ऊन जाणार पण ते थोडी अपेक्षा केली म्हणून थोडं चढून गेलं त मेहनता
हा
हा
अच्छा अच्छा ठीक आहे चालत लावेल मी पुन्हा कॉल तुम्हाला हा
हा हा लावा ला हा को चेंज कर दि म